म्हणजे लावून बोला लागणा झालाय एक दोन मिनीटं आ पाणी पिते फक्त दोन मिनिटं मग तेरा लाख फक्त जायला.
हम् ह का.
तेरा लाख रुपये कायती केली याच्या वेळी चालली का. काय पण.
परत कर. हो काय कुठं भेटल. ते रोड लाच हो ना त ते वन वन गेट बाय वन फ्री वाला दिवच्या साईड ला. ह त्याच्याकडे ते तीन ची ऑफर चालू तेच म्हटलं.
हॅलो काय ऑफरच बोलतोय ग.
ते नाशिक रोड ला कपड्यांवर ऑफर आहे.
हा.
टी शर्ट वगैरे आणि पॅन्ट शूज वगैरे म्हणजे तिथं दुकानामध्ये सगळंच. कॉम्बो ए तेराशे रुपय. मध्ये दोन शर्ट एक जीन्स आणि शूज फॉर्मल वर.
अरे वा चांगलं आहे का.
असे बर हो चांगलं तीन चार महिने जरी गेला तरी भरपूर झालं ना ग. तेराशे रुपयात कायच येत एवढं. दोन तीन श दोन शर्ट एक जीन्स आणि..
चे का फक्. त.
जाऊन आला अग तो घेऊन आला तेच म्हणत होता.
की सहज गेलो बघितलं तर तिथं ऑफर होती मग घेऊन आलो म्हणे.
अरे वा हे ते म्हणजे रोड ला सांगून गेला नाही. पाहिला नत हम् हम्.
गेलं तर ते. म्हणत होता तिथे गेलो ऑफर होते सहज पाहिले वन. बाय वन गेट वन फ्री.
कुठे राहते त्याला सांग त्याला ऍड्रेस विचार बर मी उद्या जाऊन पाहते.
बाजूला एक कोणत तरी शॉप आहे तिथे.
हा का ह.
आहे अगं ते इथं आहे राहू कलेक्शन म्हणून ये तिथं. पण खूप छान छान जॅकेट आले अगं
पाहिलं मी आ रावचेच पाहिलं
ते फोन वर बघितलं होत तीनशे रुपया मध्ये जॅकेट छान छान कलर होते म्हटलं जाऊ बघायला पण होय जमत नाही
कलर फ्रेश होते एकदम मस्त होते म मागं जाऊन पाहिलं होत
फोन वरच बघितलं म्हणजे म्हणल जाऊ दुकानात बघायला आता अशी थंडी चालु होईल पण जमलंच नाही आग ते सगळं संपुन
हा ना टू इन वन होता अग मी ते पाहिलं ते पण एवढंच का कमी पाऊसच चालणार होते जास्त पाऊसच नव्हता म्हटलं घेऊन आपण थंडी मध्ये कस..
मी काही पडत नाही थंडीत तरी काम येईल..
ह ना थंडीच्या कामामध्ये ते जॅकेट घातलं का ग जरकिंग जाड ते काय होत थंडी वाचताना नंतर नंतर गरम होत.
आणि जास्त थोडं म.. खव असलं म्हणजे काही वाटत नाही असे कलर पण घेऊन पाचतावा येतो पण ते धुवायच ताण होऊन जातो.
तेच त म्हणून म्हटलं
सध्या ऑफर आहे अगं पण आपण काही बघत नाही आणि जातय नाही मग नंतर सगळे अगे त्याच किमतीनंतर वाढून जात मग तेव्हा पस्तावा येतो
हो ना आणि कसं गो आपण कंटाळा करतो मध्ये जायचा मुख्य विषय आहेणा तो कंटाळा येतो कंटाळा आणि खरंच चांगलं भेटत क नाही हे करत काणी म्हण ज्यावेळे समोरच्या कोण करत ना ज्या वेळेस समोरच्या कडुन कळत ना आपल्याला हा ना गेल्या शिवायेत समजत लय अजिबात असं होऊन जातं
बाकी आवरलं का तुझं सर्व
नाही का चाललंय आवरल ना मी ऐकलं अगं आंबिकामध्ये पण भारी आफर चालू झाली आता अ स किती पंधरा जुलै पर्यंत चा ये. म्हणे पंधरा जुलै आहे ना उद्याच्या दिवस अग
हम्म
हॅलो म्हटलं जाऊन पाहु तिथं आमच्या तिथलं बिल्डिंग मधल्या बाईने आणल्या ना खूप छान छान साड्या आणल्या नेमक तुझ्या फोनवरती बोल ना ऐकल ऑफर चालु आहे हं अंबिकामध्ये ऑफर छान चालु आहे आणि
तु गेली होती का
हो अगं नाही ग मी नव्हती गेली आमच्या बिल्डिंग मधल्या राहता ना काकू त्या गेल्या होत्या मग त्यांनी साड्या आणल्या त्यांना सवय मला साड्या दाखवायच्या ह
हा हा
अ लगेच त्यांनी त्यांनी मला दाखवल्या एक साडी पटोला पॅटर्न अग इतकी छान साडी आहे बापरे खूप छान साडी अग ती ह
हा घ्यायचंच आग आता तर लग्नाचं पण चालू आहे म्हणजे असं कार्यक्रम वगैरे काही राहत वेळेवर घालायला.
हो ना पण बघ ना उद्या दिवस शेवटचा दिवस हो त्यावेळेशी माहिती पडला आणि तस ना काब्रा मध्ये पण लागणार आहे आता काबरामध्ये ना सोळा तारखेपासून लागणार आहे अगं
काब्रात का
हो आणि तिथं ड्रेसेस वरती पण आहे आणि साड्यांवरती पण आहे. माझा चाललाय विचार एखाद पार्टीवेेअर साडी घेऊ अ. अग इकड नाशिक रोडला निघ दत्त मंदिरच्या स्टॉप च्या इथे पण आहे. आणि त्या म कॉलेज रोड ला का शरणपूर रोड ला आहे. अ
हा मी इकडचं बघितलेलं आहे रोडच आत्ता लक्षात मला
ह पण आपल्याला नड जास्त हे राहील तर नाशिकला. नाही नाही नाशिकला ना ग अ मेन हे आहे ना आपलं काय म्हणता
म्हणजे
याला कॉलेज रोड ला की शरणपुर रोड ला आहे पण तिथं पण साड्या छान राहतात अग मेन शोरूम आहे न, मग डायरेक्ट आप तिथंच, जाऊया या.
तुझ्या तुझेच आता जॉबच चालू असत ना, मग तूच सांग मला, तुला सुट्टी कधी भेटेल?
अगं मी म्हटलं मस्त, आता सोपायल्याच दिवशी खूप गर्दी, राहील का पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी जायचं.
पहिल्या दिवशी खर तर सुरू, आहे हे गरईलच
तर आता कसं मग, नवीन चांगलं फ्रेश माल राहील, ना ग त्या टायमिंगला. ते बघतील त्या दिवस एवढं,
झाल्यावर मग नाही, ते एवढं हे करणार, मग थोडं एखाद दोन दिवस गेलं, म्हणजे कस थोडं,
वाटलं तर, त्या दिवशी ना नाईटला काम करते काहीतरी करते, आणि मग जाऊ आपण. काय वाटत?
हा तसं केलं तरी चालेल,
तेच तर नाईट ला पण काम करते ना, मग वाटलं स तर त्या दिवशी, मी काहीतरी मॅनेज करून घेल, तस जाऊया आपण, मला काही नाही का एखादी डिझाईनिंगची, आंबिका मध्ये का?
हा,
आणि पुन्हा त्याना, कन्फ्युजन नाही होणार ना यार, इकडे गेलो तेवढंच पैशनमध्ये, तिकडे जरा चांगली साडी आवडली तर, पुन्हा ह होईल ना आपल्याला. एकच ठिकाणी जाऊ त्यापेक्षा, काय वाटत!
काय हरकत नाही ना, भाडे
गाय,
दोघीकडे पण जाऊ ना, आपण इकडे पण जाऊ आणि, इकडे पण जाऊ ना.
ह ठीक आहे ना, चालेल मग. दोनेकडं जाऊ आपण, जिथं आवडेल तिथे घेऊन टाकऊ, हा दोन् जाल मग जाऊया मग आपण, उद्या किती वाजता जायचं? एक चार वाजेनंतर
तू हा तू जेव्हा फ्री असेल, तेव्हा मी तर काय सध्या घरीचे मी फ्रीचे,
हा ठीक आहे ना चालेल मग, आपण एक चार वाजे नंतर जाऊया.
हा चाल ना, अजून पण कुठे जायचं असेल तर बघूया मग,
नाही बाई उद्या तसंतेथे च जाऊ, नाही ना मला आहे ना ग, एक डिझाइनिंग साडी घ्यायची, आणि आणि ना अशी जराशी ना अ असे, आपण नाही का कॉटन मधले म्हणतो.
पहिले कसे आहे, कारण की आता समजा उद्या शेवटचा दिवस म्हंटलं. स्टॉक आधी निघून गेलेला असे. ते उद्या फक्त, आपण चक्कर देऊ. आणि मग वाटलंस तर, आपण काबरामध्येच घेऊ, तुला डिझाईन साडी घ्यायची तर. मी तर कसाशा, उगीच पैसा खर्च करत बसते, ह मग हिते एखादी बघू साडी जर, आवडली तर.
हो, हो तस करूया, तसं तू सोबत अस, म्हणजे कसं जराय हे, राहत ना का कोणी सोबत असल का, सॉडी साड्या घ्यायला पण टेन्शन नाही राहता अगं,
हा मग चॉईस ला असल्या, म्हणजे आपण पण गोंधळ नाही होत, तर आपलं गोंधळन जात ही चांगली
आणि ना गं दोन तीन पाहुणे आणायचे मला घरी ना. त्यांना पण साडी घायची होते, आणि थोडे एक जण ची फ्रेंड तिचे फ्रेंड आहे ना, तिच्या बहिणीच लग्न आहे तिने पण आत्ता जवळ तिच्या करा म तिला पण, लग्न मध्ये तिच्या मम्मीला साडी घ्यायचीय. आहेर करायचा आहे नाय, हा म्हणजे तू सांगू का मला कमीत कमी साड्या नऊ अकरा स-साड्या घ्यायच्यात कमीत कमी.
भरपूर घ्यायच आहे गं मग.
हो ना, मला भरपूर साड्या घ्यायचे म्हणून म्हटलंय, एक स्वतःसाठी घ्यायची बाकी तिथं सगळ्या असं द्यायच्या, कोणाला चांगले कोणा नाही. म्हटलं मग आता काबरामध्ये किंवा इकड सेल लागणारचयं, जाऊया आणि कसं आहे रेट त्या दृष्टीने पण चांगली साडी भेटून जाईल आणि लग्ना दृष्टी ने पण चांगली साडी भेटून जाईल.
हम्म, बघू न येवू मग आपण तसली तिथं पण बघू वाटलं जर घेण्यासारखं असं. घेऊन टाकू.
हा, मग काय तेच तर घेण्यासारखे असेल तर, असेल तर घेऊन टाकू म्हणलं. म्हटलं या हिला फोन करू या, हिला विचारू कधी जमत कधी नाही.
आपल्यान साड्याचे जास्त रेट राह- राहतात. घालायच तर पत्ता राहात नाही, घाल तर लवकर साडी नाही पण, मग घ्यायचा हाऊस खूप राहते.
अगं मग कसं, त्याच त्याच साड्या नेसायला नाही चांगल्या वाटत नाही का एवढं व पहावा सुंदर आहे सुंदर साड्या आहे ना, असं वाटतं स्वतःची हौसमौस कधी करायची.
आता सगळे ड्रेसेस घालता अगं, कोणी साडी जास्त घालतचं नाही.
हा तेच, तर सगळ्या साड्याच घालतात आता. ड्रेस तर कोणी घालतच नाही, त्यांच्यामुळे म्हणलं हिला फोन करू. बघ मग, जाऊ आपण ह ऐक ना एक दोन मिनिट थांब मला दुसर कोण तर फोन करतयं, तुम्हाला लगेच फोन कर हं.
हो हो, चालेल.
चालेल ठेवू.
हो हो.